हां येत ते बग आवाज आलं
हां कार्यएपवर जालागतला
ना पण, लावले ना फोन दोन, तीन झाले माझे सक्सेस बाकी झालेच नाही
काही काही लाइना क्वा फोनच नाही लावू राहिले मी पण आता आमच्या गावातल्याला लावले बाहेर च्या ला लावले पाडळीला बी लऊन पाहिले. नाही ना अपडेट मारलं होत तो
अम
पण अपडेट मारलं तेवा टास्क आलं न माल ते तं कुडं काई केईला तो नसतं व्यस्त सांगू राहिलं आण् काई काईचा तं लय फोनं उ काही काई बायला फोनच नाही उकाल्लयस् बरं
हां मंग तसच उरालं माझंई झालतं तस् दोन फोन झाल्ते
आ हां त म म आता म्हटलं, जजेबाय आहे ना त्यांला सगळ्याला लौन पव
ह
मात काय करू कोणी म्हणत कामात कोणी कोणी तर फोनस नाही उसले
माझे पण नऊ रायलेले अजून
आहा
हम्म
माझी आता वीस होती तुमचा हा कॉल दरून नाही तीस ना आता आम्हाला येत तुम्हाला कधी आलेत टास्क नाही मला दोन तीन दिवस झाले ती चालेली वाटत आता कळ आता फोन ठेवल्यावर
ब काय चाले मग.
इिक नाही आ
ह
जल तून चेजम. नाही ना तेच विचारायच करणार त म कधी ठेवले आ नियजन कस करायच ते सांगा नियोजनम् आता बयाला सां मा ठे कुठत चलन देऊन द्यायचं
हम्म
आणि या किला आभाराचं द्यायचं. दिी प्रज्वलंतीन प्राातनवीमध्ये
हम.
तुम्ही परमेश्वर सरना पाठवल तुम्ही आमच्या ग्रुपला नाही आहे ना.
नाही ना त्या ग्रुपला नाही
ती पिढ पाठवन तुम्हाला नाही ना माझात मलाच तयारी करणे ये ना माझी हे कोणतीस ता ठेवलेली मी
बाबरे मा माजी झालीवरे
मी काय कररीम परमश सर नाही ना आ मला मुद्देच सहित असं एक पीडीएफ करून मुद्द्यानुसार मुद्दे घ्यायचे म्हणून अस लीवलेलं पांढरट आहे गं हा. समजा आता कसं दीप दीप प्रज्वलन, प्रार्थना परत स्वागत. परत आभार असं काय म्हणजे कोणता मुद्दे झाल्यावर कोणता मुद्दा मांडायचा याश दिलीलेली ना आम्हाला.
नाही मार ना. कस म्हणजे मला पहिले आता मी माझी घेतलेली होती. मागच्या वर्षी पण ति ना स्थगित केली होती मॅडमने ती ती झाली म्हण तुमच्या
काय झाल तिच्यामध्ये.
चाल काही नव्हत महिल्या समजा महिला आल्या होत्या आणि मी एक कधी घेतलेली नाही. जेम फोटो ते व्यवस्थित केल होमज फोटो समय आणि प मॅडम आले होते. मॅडम म्हनी मग बाहेर ठेवा जे म्हणे व्यवस्थित मायला पण दिसते माला तरी पन्नाशक माला आले फक्त त्याच्या म मग ते कुठे सूत्रसंचालन
नाही मग ते सगळं नाही ना सूत्र संचालन ते सगळं. कराव लागत आणि आपल्याला बोलायचा अधिकार नसतो, आपण तर काहीच बोलायच नसतं.
बावा
आपण नुसतं खाली बसायचं असत. नाही मग आपण डायरेक्ट फोटो काढायला रायचं. बाकीच्या सारे बायल काम वाटून द्यावं लागत असतं. हा मा च मग मी एका ठिकाणीच बसलो म्हणजे फोटो काढायलाच होते मी समजा चा आली का, चचा बोलवा चा, वाटायचं हे. खरच वरच काम मे केले. नाही नाष्टता नव केला आता ह्यावेळेस करून त्यावेळेस आम्हाला व्याज नव्हतं मुद्दल नव्हतं काहीच नव्ह आम्हाला ह्यावेळेस व्याज ये ना.
नाश्ता मला रे लांब जात मग करत ते आणखीन पण विचारत एवढं कसं झाला त.
पहिल नाही जात नाही खर्च.
हम्म
दोन तीन हजारच चाललं जातं सगळं.
मॅडमला विचार मी मॅडमला विचारून बघू दे खर्च किती होतं काही नाही.
ह तीन हजार रुपये जाऊ गेले तीन हजारच बिल काढायचं त्याच्यात लिहून द्यायचं चेक त्या बाईच्या नावाचं लिहायचं आपण आपल्यावर नाही घ्यायची जिमेदारी ज्या बाईला करायचय तिच्या नावाच चेक काढाचा तिच्या नावावर चेक घेऊन द्यायचा.
अ का
हा ग्राम सांगा तुम्ही मग पासबुक व एंट्री कोणाची त्या बईच्या नावाची मग त्या बईनं काय केलं होतं एजीएमच नाशत नाशत तिनं केला होत मनाचं.
माती एक विचारायच अजू काय अ सर ते प्रश्न विचारत काही महिलांना
चर सरण ते आणखी माहिती जात आणि महिलाला. नाही. विचारले तर मग विचारते थोडंफार समजा आर सीटीच माहितीय का तुम्हाला. रेकॉर्ड सगळ्यांचे पूर्ण येत काा
हम्म
तर मग बैल मैलाला आधी सांगून ठेयचं हो हो करायचं.
ह
हम्म मागच्या वर्षी चौधरी सर जोशी सर आणि परमेश्वर सर जोशी सर आणि कृषी व्यवस्थापक नाही आमची माझी सगळ्यात एक नंबर झाल त तर मग सुप्रिया मॅडम नव्हते नाही रेकॉर्ड बी नव्हते बघितले त्या मागून टाकलं त्यांनी ते रेकॉर्डची अट
तर माझं नाव घोसपारा हायवे कम्प्लीट बैठक आवल बाकीचं नाही कम्प्लीट
स कमप्लीट कर ां म मी परत फोन लावते तुम्हाला कार्य परतरा
हा चाले